हम्म.
नमस्कार.
काय करालाय?
नाही बघा आता गावी नि गालले बघा.
हो.
हा जरा शेताची कामं गावाकड.
हम्म.
जरा एक शेत एक रान आमचं थोडं. पडीक आहे ना. आमचं हे क्रम थोडं पडीक आहे हो.
ह मग काही धावत नाही म्हटलं.
नाही आता तिथं तिथं करायचं नियोजन चालू आहे आता तिकडच गावी निघणार आहे बघा थोड्या वेळात.
पाची नाही
सगळं आहे पाण्याची सोय आहे आमच स्वतःच बोर आहे सगळं आहे पण बोरच्या पाण्यानं जमीन थोडी शारपड होते ना.
डस शमतात मला किं्हा काहीतरी आपण खत जी आपली गांडूळ खत वगैरे असतात ना ती ही वरचीवरर मारायची बाकीची बाजूची जी ही आपली रासायनिक खतं आहेत ना ही जास्त काही वापर. प्राईजन
नाही अच्छा आता ते ते झालंच आमच तरी ते पाच एकर आहे. त्यातलं दोन एकरा मध्ये आहे ऊसला ऊस लावलेला आहे. आणि तीन, एक तर ते पडीक क्षेत्र आहे.
हम्.
मग त्या तीन एकराचे कस तो डाग थोडासा वळसंगीला म्हणजे असा निस निसरटीला असल्यासारखा आहे.
हा पाणी जास्त राहत नाही तिथे
हा त्यामुळे तो असं निसरटीसारखा असल्यामुळे थोडासा सकल भाग आणि थोडासा उं च असल्यामुळे जरा अवघड जातय तिथं थोडं पिकवण्यासाठी
ह ह ह
त्यामुळे त्या जमिनीच थोडं विचार करता बघू काय करताय ते त्या पद्धतीन काम करायच चालू आहे जवळच आपल्या नदी पण जवळच आहे तसं काय खूप अडचणीला वाटत नाही पण थोडा भराव अस ता तर जास्त चांगलं झालं असत एक सल सलग रान करण्यासाठी
ग असलं क नाही काय पण करायला बरं पडतं आणि एकदा लिवून करून घ्या तुम्ही राह
रानाची लेवल करायच म्हणल्यावर हा पश्चिम भागात जो उंचवाट आहे तो आम्हाला तिकड पूर्वेला ढकलला पाहिजे तर त रानाची लेवल होणार ना
मग तशा पद्धतीनच थोडी चर्चा करी आमचे एक भाऊ आहेत उरले ते थोरले भाऊ म्हणले कि ते आपण सगळे एकत्र एकसारखं रान करण्याचा तुमचा जसा विचार आहे तसा आमच्या थोरल्या भावांचा पण विचार आहे ना
हा
मग ते म्हणले की तशा पद्धतीनें आपण एकसारखं रान करून घेतल्यानंतर ह्या रनाला आपल्याला तशी काहीच अडचण येणार नाही तुम्हाला आणि काय वाटत ते सांगू शकताय
तुम्ही असं करू शकता की आता जर ते निमूळत जर असेल समजा खाली घसरतेथं रान आणि रान खडकाळाय आहे काय म्हणजे काळ रान वगैरे
हे काळ रान आहे अगदी उबजाऊ जमीन आहे ती
ह म्हणजे एकदम काय असं खरं वगैरे जास्त काही नाही
नाही आता बाजूलाच अर्धा किलोमीटर वर दुसरं रान आहेच ना माझं ते दोन एकराच आमच चालूच आहे ह्याच तीन एकराच
म काहीतरी फळबाग वगैरे काहीतरी करशिला कणी नाही नवीन आता कसं आलंय काही नवीन नवीन जी फळांची वगैरे शेती करायला ना आता तू बघा तुम्ही तो आता मार्केटमध्येध्ये नवीन पेरू आला आता तुम अर्धा एक किलो कलमी हा त्याची किती व्र झाल्या आणि लोकांच्याकडून अहो मागणी सुद्धा भरपूर आहे त्याची
अहो प्रचंड मी पण एका आमच्या पाहुण्याच्या शेतात बघितलं ते भरपूर त्यांनी लावलेले ते दोन एकरमध्ये त्यांनी सगळीती पेरूची बागच केलेली आहे तो पण विचार चांगला आहे
हे एवढीं जर एवढं टनान आपलं नॉर्मल कसं असतात पेरूच वगैरे हे छोटे छोटे पेरू त्यात हे एक किलोची ह. य मी परवा मार्केटला एका ठिकाणी बघितलं अरे बापरे म्हटलं, एक किलो ला एक किलोच्या वर शंभर ग्राम आणि एक्स्ट्रा आहेच. या म्हटलं आणि त्या झाडांची, झाडांची उंची जर बघितला
तर ती पाच फुटापेक्षा पाच फटापेक्षा वर नाहीच येत ते.
मला काय म्हणायचं एवढ जर प्रगतशील असेल आणि जर तुम्हाला पाण्याची वगैरे चांगली सोय असेल, ना तुम्ही खरं सांगतो आता कडण तुम्ही बांधाला की नाही नसता हची नाराळीत झाडं लावून सोडा. आणि. मधीही परू र लावून सोडा त्यात काय अंत आंतरपिक कराय काय जाते आता आम्ही काय केलं होतं. मध्यमंतरी आमच्या पण असंच एक म्हणजे काहीतरी नवीन करायचं करायचं म्हण खूप दिवस आम्ही रखडून होतो. तर माळ रान आहे. तर त्याच्यामध्ये दोन एककर माळा रान आहे आमचा मग आता माती वगैरे वाढण्या ेक्षक नाही एवढं आपलं हाय मातीच रान. ह्याच्यात चांगलं पीक घेऊ आणि जे खडकाळ रान हाय. ह्याच्यामध्ये काय करू अ ह्याच्यामध्ये क नाही अ प्रॉपर असं नारळाची झाडं वगैरे कलमी असतात, की पाण्याची नारळ.
आता माझ्या पण तेच डोक्यात आलं होतं, की जो बांधावर नारळाची लाल नारळाची झाडें लावून आतमध्ये आंतर पिक घेऊ का असा माझा डोक्यात विचार
ऑनलाइन भारी भारी आहे. तुम्हाला सांगू मी स्वतः आता एक वीस ते पंचवीस झाडांची कणी रोप तयार केली होती. नारळाची आणि घरामध्ये आम्ही काय, केलं कुमटा नारळ असतोय आपण मार्केटमधून आणतोय. तोच आहे अस आणून क नाही, पहिला पाण्यात टाकलं आम्ही.
अच्छा.
आणि पाण्यात जेवळी कोंब आले की नाही त्याला. त्यावेळी त्याला एका ट्रे अ हे बकेटमध्ये पुरून कणी त्याच्या कमीत कमी एक फुट भर तरी कोंबाला पाहिजे एवढी वाढवली. आणि आहे अशीच ती झाडं आणि लावल्यात. ते कसं व्यालय कलमी झाड कुणाकड आणायचं म्हटलं की हजार दोन हजार एक रेट काय वाटेल ते सांगतात आणि घेऊन आलं आणि ते जगलं नसल की तुमच्या कडून कायतरी असेल किंवा काहीतरी चूक झाली असेल काहीतरी घातली असे त्याला असं बोलतात.
बोल आपल्यावरच ढकलून रिकाम्या होतात.
दादा आम्ही आता जे आम्ही रोपं तयार केलेत ना, काय नाही मार्केटमध्ये गेलं चांगल्या प्रतीचा कोणता नारळ कुठला असतोय का नाही पन्नास रुपयाला एक नारळ असुदे घेतलं आणि आणून टाकला जो पूर्ण वर त्या काका सो सकट असतोय बघा पूर्ण मोठे मोठ
हो हो हो माहित आहे ना.
काठ्या थोडी काढायची म्हणजी घरातले नारळ कसे सोललेली असतात बघा
हा येतो येतो हा.
दुकानात आणि जसं नारळं असतात ना सोललेले अर्धी सोललेली अर्धी काखे असतात, तसं करून आम्ही ते मातीत लावला तर नारळाची झाडं आता जवळपास दहा दहा बारा बारा फुटांची झाली आहेत काय? फळ नाही अजून पण यंदा जर बघितलं ना कमीत कमी दोन दोन फुटाचा घेरा येतो खालचा
अरे भरपूर मोठी झालीआहेत की.
अच्छा
आणि ते आम्ही काही केले नाही म्हणजे खत वगैरे काय मस्त असं म्हणजे आणि झाडावर फवारणी आम्ही त्यावेळी काय केलं, अ गोमूत्राची फवारणी केली.
बर
त्याच्या खालीच म्हणजे पान अ खाली गारवा रहावा म्हणून झाडांची जी अ झाडांची पान वगैरे गळून पडलेली असतात ना
अच्छा
अ त्याच्यामध्ये गांडूळ खत वगैरे आम्ही घातलं होत. एवढंच बाकी त्याला काही जरा सुद्धा कुठलं औषध किंवा इंजेक्शन वगैरे काही केलेलं नाही आम्ही.
अच्छा म्हणजे फवारणी वगैरे
क्रायची होती फक्त आणि फक्त गोमूत्र आणि शेणखताची खाली रानाला करायच नॅचरल हा आणि कस कसं व्हायलय काही आता सध्या कस तीन तीन फुटाच्या झाडांना सुद्धा नारळ अशी उठालेत की आप आपण ते आपण कधी बघितलेलच नाही पण मला काय म्हणायचंय एवढंच सगळं औषधाच खोल कुठं काय कुठ तर लढतर करत बसतासा हाय हे नॅचरली घास कमी कर खाऊया खर चांगल खाऊया.
सुखान राहूया, बरोबर बरोबर बरोबर हाय आणि माझा पण तोच विचार त्या राहनामध्ये तसच काहीतरी कराव. आणि थोरल्या भावाला हात तशी घेऊन थोडी देखरेख करून असंच काहीतरी पेरू नाही तर नारळाचा विचार करावा अस
आज नाही तुम्हाला येणाऱ्या दहा वर्षानंतर अशी फळ मिळतील आणि ते फळ खाण्यात एक अ आनंदच वेगळा असतोय. अहो त आमचं घर बांधत होतो आम्ही दोन हजार नऊ सा खली घर बांधत होतो तर आमच्या आजोबांनी दोन नाळाची झाडं लावली होती. आणि त्या बरोबर आमच्या दरवाज्याच्या गेट समोर हायत दोन. तर बांध काम करताना त्या इंजिनियर न नाही आम्हाला म्हटलं की हे झाड काढाय लागतील. एक वेळ माझ्या वडिलांनी म्हटलं की की घर एक वेळ कमी बांधायला लागलं चालतय पण त्या झाडांना काय करू नका. हा तर तेज एवढा वि विचार करून बरोबर त्या दोन्ही नारळाच्या झाडाच्या दोन्ही नारळांच्या बरोबर मध्ये गेटचा आमच्याचा घराचा जो एंट्री एरिया आहे ना तो सेट केला आणि तो आज एवढा भारी सेट केलाय. की तू सुद्धा मानला की या मी ह्या नारळाच्या झाडामुळे आम्हाला एवढं केअर करायला लागलं की काय आणि आज जवळपास महिन्याला आमच्या घरी नाही म्हट तर चाळीस ते पन्नास नारळ असतात त्या झाडाचीच.
मग आणि नारळाची झाडांची सावली मिळते ती वेगळी. दारात सावली असणार ती वेगळी. तेवढाच गारवा उन्हाळ्याच्या दिवसात तेवढाच गारवा पण तयार होतो.
आ कधी आणलं पण नाही याच आणि ते जसं आम्ही दोन हजार नऊवीस झाडाचीलं खातला आजपर्यंतला फक्त काय करतय वर्षाला वर्षामध्ये दोन दोन वेळा प्रत्येक झाडाला पाच पाच किलो
अच्छा, अच्छा, अच्छा, त्यान काय होत ओ?
हॅलो. हलो
हा ऐकतोय बोला ना
अच्छ ण म्हटलं
त्यानं काय होतंय
नारळ झाड मीठ घातलं की नाही म्हणतात की आधीची मन आहे कि नारळ झाडाला मीठ घातलं की जरा अस चांगलं असतं तर आम्ही ते आमच्या हसबंडने सांगितलं होतं म्हणून आम्ही घालते म्हणजे काय तरी त्याचा गुणधर्म असेल किंवा मिठामुळे काहीतरी हा आणि जस आपल्याला शे खत घालतोय त्याच प्रकारचे
अच्छा अच्छा अच्छा चांगले चांगले तसेच. मग करता येईल हो